हॅलो.
हां आवाज येते का? हॅलो हां आवाज येते का, आवाज येते काय? हॅलो अ. ह म बरं! बरं झालं नाही का मग तुमचं?
नाही ना झालं नाही ना ते का मखइती आता कधी झा तुम्हाला दाखवत सांगतोस ते दहा कॉले जे जर राहिलेले आहेत की नई तर ते आता नाही का रिफ्रेश हून नाई राइला ते.
नाय का तू त्याच्या वेळेस करून घ्या लागत होते न ते.
हो ना. मग आता थे त केल्या चालतात आता अ त्याच्यावर तसं येऊन आल्यावर. मला अस वाटे करून टाकावते मग माहितच पडते समोरचे गयत्रीच्या आणखी रिप्रेस. गहि रिस तिच्यात केला तिच्यात आणी कल आण.
गायत्रीने केलं पूर्ण नाही.
गात्रीन आधीच केलं होतं ना नी ते नेट नव्हतं चालून झालं ना म्हरून म राहिलं होत तेी. हम्म नेटचा प्रॉब्लेम आला होता ना. आताही आमचं नेटचाच प्रॉब्लेम आहे सध्या आमच्या घरी नेटच बंद आहे आमचं.
नेटचाच प्रॉब्लेम येते कालपसून चालू व्हायला आहे ना माझ्या कालवर. झालं असतं पण काल नट नव्हतं माझ मोबाईल.
हो काय तुम्ही आधी हे म्हणजे आता हे आपल्याला फोन. फ्रेंड चाले का आता हे टास्का.
चय. हाता आताही तेवढ्याच करा लागतात वीस.
हो का मागच्या ते मग पैसे आले काय
मागच्याचे चारशे रुपययाले.
हो मग माझ्यातण दहा केले तर मग दोनशे रुपये आले होतो बरोबर आहे. हो दहा जे दोन जे आल्यात.
म्ह चारशली.
हो काय माझ्या दोन शालेत.
म चारशहाले बाै.
रुपये आल्यात बरोबर आहे तेस ना म्हटलं मी काय कायचे आल्याकडे म्हटलं दोनशे रुपये हे मग आता. ते समजून चायला लागते आपल्याला कि हेेत असते म्हणून ते हम्म
मी विचारच करून ना.
कॉल टाकून लावून पाहित दहा कॉल मग माह पडतय की नाही. हम्म ते लागतातच म्हणा कॉल तर लागते नसते कोण कि चालू आहेय ते होणारच आहे.
हो हो लागते प गटाचं कसं काय मग तुमच्या.
कोणतं आमचं गोट आपला हे नाशरी.
आता पाह ना काय त्या बैच्या घरी झाला आणि म्ह माझ्या त्याचा नंबरही नाही आहे.
मी लावलते एक दोन वेळ फोन केही ना काही उचलले नाही.
नाहीय का. बोल ला.
चल जा बर एक दिवस म फोन म फोन लाव जा मी त्याच्या घरी तुम्ही जा म तिथून.
अलं. हा.
म्हटलं त्याच्या घरी जान तिथून फोन लावा नंतर मग मी येईन त्याच्या घरी.
बरं तसं करत म्ही हो
तस करास लागते ना आता त्याच्याार ह घास लागते एक वेळ तरी गट बंद नाही पाडताय. आता त्या दिवशी दोंडी झाली तुम्ही ऐकली अशी नस ना.
हो हो.
का क त्या नियमानं त्या नियमानं ह त्या नियमानं तुमच्या गटातली एक काही बाई कमी होत नाही
हां
सगळ्याच्या सगळ्या गटातल्या गटातच ठेवा लागतात आणि ते प्रतिभात काही गोष्ट घेतच नाही तुम्ही तिच्या गटाची एक मिीटिंग सरले बोलावूनच घ्या लागते.
ह
हा
त्या बहीण आता पाह ना त्याच्या घरी मीण त्याच्या घरी गेल्यावर फोनच लातो तुम्हालाता जोन पतंत तेजच्यावररापर्यंत
हो कुठे गेल त्याच
आता शेतकरी गटाची मिटिंग होती ना ते कृषी सय कृषी अधिकारी ह पाणी फाउंडेशनचे सर होते मॅडम होत्या ्य आपले ते तेलरच्या जणि नवीन आलेले काय तुषार ढोंबरे की काय ते सर होते अश्विनी मॅडम होत्या ग्रामपंचायत मध्ये हा बांबरटे अमोल बांबरटे सर होते हम्म अजून ते ब एकसर कोणते होते तर ते दुसरे नाही तयवळ सर नव्हते मला वाटत ते पाणी आप यात पाणी फाउंडेशन मध जातात ते
ह,
नाही पाणी फाउंडेशन मधले नाही आपल्या गट ह याच्यातलेचाते मला ते उमेदचेचाते
हो चोण केसर अस असतील
सन के सरनाते ते असे नवीनच सर दिसले म्हण ते अजूनपर्यंत पाहिलेच ना तुम्ही
हो का ह
ते कोण कि ते बांबारट सा म्हणत ना नाही म्हण मग पाणी फाउंडेशनचेच अजून ते कोणी नवीन सर
थांबले पणंत आतापर्यंत पाणी फाउंडेशनवाले थांबले ना आतापर्यंत
हो का का
हा ते एस. डि. ओ. साहेब होते ना नवीन न्याला त्याता हा ते होते
हम्,
ते स्मार्ट सिटी बद्दल सांगलेय ना
करून राहिल्या का मग त्या नियमानं शेती करून राहिल्या का तुम्ही
आता चालू आहे बी आता ते दशपरणीारख ब बनवला आणि बळारख
मग सगळे न बी एकच पेरलं काय?
सगळ्यांना आता सगळं ए, आता कोण आपल्या इकडे तर ते गट ज्यावर चालू करायच, त्याच्या पहिलपासून ते चालू होतं आपलेकडे. म्हणजे हे गट आता चालू झाला तो अन् त्याच्या परीस आपल्या घरं पेरण्या झाल्या सगळ्याच्या मला त्या मॅडमन सांगितलं की, सगळ्याच्या नावावर एक कणी कच्ची पावती घ्या. हुं. आणि ते भरा ऍपमध्ये.
ह ठीक हाय बाई, करा मग स्मार्ट शेती. हा करा म्हटलं मग स्मार्ट शेती. हम् ठीक हाय ठेवा. मी आणखीन नंतर एक फोन लावीन तुम्हाला हा.
हो लाव जा लाव जा लाव जा हो. मी लावून पाईन पण का?
हॅलो, आगोदर फोन लाव जा साधा हू. ठीक हाय. चहा. पैसा.